हॅलो!
हॅलो!
हा काराल्यास?
काय नाही बघ बसले तू.
मी पण मी आता स्वयंपाकला घालणार बघ. हो चहा वेळ झालंय.
हा.
चहा तेन झाला.
हा झालं बघ तुझं.
हा माझं पण झालं बघ.
हा हा नि व
हा हाय उगत झोपलाय.
हा हा.
रितेश काय करालय?
रितेश पण हाय खेळायला लागलाय. तो आणि राही खेळवण्यात.
हा हा.
अगं बाहेर लावून दिलोय... कारण गरम लई व्हायला लागलय ना... हे वातावरण काय ए. उष्णता काय भरपूरच ए आणि.
होय... उष्णता भरपूर आहे... किती... छत्तीस डिग्रीला हाय वाटतं बहुतेक
होय... आता पावसाळ्याचे दिवस हायेत.
आणि गरमी वाढल्या.
हा... तसंच झालंय की.
होय होय... काय तर नव्वद टक्केच पाऊस हाये असं दाखव... सांगाल तिथ नं. रील्सला वगैरे आलतं की
होय होय.... तसं यालतं रिल्सला
मागच्या वर्षी पंधरा मे लाच चालू झालेलं... कसला पाऊस पडलेला
होय होय... गेल्या वर्षी मे मध्ये... दहा मे ला जे पाऊस चालू झालता कंटिन्यू सहा सात महिने पाऊस होता आणि ह्या वर्षी एकदाच पाऊस पडलाय परवा दिवशी त्याच्यामुंळं, लोकं पेरणीला घातलेत.
होय आणि कसलं आता ऊन पडले.... होय... आणि आता ऊन पडलेय आता त्यांची बियाणं खराब व्हायचीत.
होय... तेच की.
होय.... मागच्या वर्षी किती पडलत त्याच्यामुळे पीक खराब झालीत आणि आता ह्या वर्षी घातल्या तर आता ह्यावेळी पण पीक खराब. आणि परत महागाई वाढणार.
होय तसंच की. तसंच होत ए... एकदा उन्हाळा तर उन्हाळा नाईतर पावसाळा असं
पावसाळा... हो पाऊस पडल्यानंतरच पावसाळा... नाही तर उन्हाळा.
होय.
होय. पण मागच्या वर्षी पण कसला पाऊस पडलेला... दोन तीन वेळा तरी महापूर येऊन गेलेलं.
होय-होय गेल्या वर्षी पण... आणि दोन हजार एकोणीसला काय थोडं नुकसान झालंय?
नुकसान पण... आणि महापूर कसला आलेला... आमच्या तर घरापर्यंत आलेलं पाणी... दुसरीकडे सगळं स्थलांतर केलेलं
हा हा.
परत हेलिकॉप्टरच्या हेच्यानं... ते नं पालेभाजी आम्हाला पुरवालतेत.
होय होय... त्यावेळी खूप मोठं हे झालतं
हम्म... परंत गायरांचं... मसरांचं किती हाल झालेलं वैरण नई
भरपूर लोक कं त्याच्यात वाहून गेली... जनावर वाहून गेली. लोकांची घर नुकसान झाली... सगळं.. लई त्या वर्षी हे झालेलं... दोन हजार कोणीस म्हटलं की भयानक वाटतय.
भयानक वाटतय.
हे झालं... परत लगेच कोरोना आला.
हो कोरोना तर काय... महामारीच.
हम्म.
भयंकरच बघा... त्याच्यामुळं तरी काय लोकांचं चांगली लोकं पण त्याच्यात भरपूर मेली.
भरपूरांचं हे झालं... नुकसान.
मग तुम्ही डोस घेतलेला काही नाही त्याच कोरोनाच?
दोन डोस झालेत की माझं पण.
होय-होय मग त्याचा त्रास काय झाला तुम्हाला?
त्रास काही नाही झाला मला काहीच नाही झाला त्याचा त्रास.
हो-हो मग बुस्टरचा वे घेतला नाही का?
नाही बुस्टर आहे आपल्याला नाही आहे साठ वर्षानंतर न होतं बुस्टरचा डोस.
होय का हा-हा मी पण घेतलेल मला जरा पहिल्या डोसला जरा त्रास झालेला दुसऱ्याला काही त्रास झाला नव्हता
हा-हा
काय लाखो-लाखो रुपये घालतील त ह्याच्यासाठी ट्रीटमेंट साठी.
होय-होय भरपूर आणि चांगली लोक पण मेली त्याच्यात. आणि झालेल्यांना तर पण त्रास झालाय चांगल्या लोकांना पण मारून टाकले त्यांनी.
होय आणि किती चौदा दिवस लॉकडाऊन त्यांना हे कॉरंटाईन केलेलं ना? चौदा दिवस हो आणि कुणाच्या घरात झाले. त्यांच्या घरावर ते पामपलेट चिटवाल
चिटकवलेलं होय ते जस महामारीच होती नाही ती तस ते संसर्गजन्यस होतं ना रोग त्यामुळं
त्याच्यामुळेच की लगेच परत आणि लहानांना लई त्याच लवकर लागण होत होतं ते त्याच्यामुळे ते क्वारंटाईन केलेलं चांगली गोष्ट होती.
हो आता परत आणि आलेय म्हणाल्यात बा. आणि कुठला तर आजार आलाय म्हणा हे चीन चे लोक काय करतात?
होय-होय आता हे कोरोना तिथनंच आलेलं की चीन मधूनच आलेलं की.
होय-होय त्यांनीच की असं-असं त्यांच्या देशा देेशातलं वांध ते त्यांनी असं बाहेर काढतात त्यांनी
अ तरी आपल्या भारतात लवकर ट्रीटमेंट चालू झालं त्याच्यामूळ लोक तरी वाचलीच म्हणायचं हो आणि कडक लॉकडाऊन होत तेव्हा ते घंटी वगैरे वाजवायचं सहा वाजता मेणबत्ती लावायचं.
होय-होय
तर वाजवायचं.
हो पूर्ण भारत देश ते केलेलं त्यामुळ कसं
होय होय एकजुटी जास्त होय होय भारताची एकजुटी चांगली होती त्याच्यामुळे लवकर हे झालं ते हो आता देश लय सुधारलंय आपला.
होय सुधाराय लागलाय काय-काय लोक हो पण आता महा महागाई वाढल्यामुळे आता चोरी हे जास्त प्रमाण लही वाढले.
होय-होय ते महागाई मूळ काय करणार ज्यांना रोजगारच नाही ते असले काम करतात पण त्यांनी करून नाही कष्टाने राबायला पाहिजेत.
ह
तस करून तरी काय उपयोग त्यांच लोक दुसऱ्यांच राबलेलं गेलच किती हं
आता कसं झालं आमच्या गावात होय आमच्या गावी चोरी झाल्या तेच सांगायल मग पेपरला आले.
हो एवढी मोठी हे
होय ह्या आठ दिवसात तीन चोरी झाल्या
हा, हा काय करायचं बघा मग कस काय झाली ती चोरी? ह हॅलो हॅलो